हॅलो
हॅलो
हां हां बजेतो तर
होय होय
काय करतय
आता भाकरी बनवायचे
हो हो काय चालू आहे शेड्यूल तुमचं दिवसाचं कसं आहे
अह
शेड्यूल कस आहे तुमच्या दिवसाचं आजचं
आजचं शेड्यूल काय आवरायचं आता स्वयंपाक बनवायचा जरा नाष्ट्ता करायचा. मग कपडे धवाय. भांडी असासायची लाद्या फसायच्या आणि मग मुलं शाळेत जातात तोपर्यंत बसायचं जरा मग दिवसभर आणि काहीतरी अं गो वगैरे नीट करायचं.
हो हे आपल्या काम असतच ना रोज
ह बाहेर जरा जाऊन यायचं असलं तर जाऊन यायचं
हम् हम हम् ह
मग तोपर्यंत मिस्टर येतात शेतामधून मजे व्हायचं
दुपारी थोडा आराम करतात नाहीी
हा थोडा म्हणजे एक दहा पंधरा मिनिटं.
अच. हो परत आणि आपलं शेड्युल संध्याकाळचं सुरूच
सुरू ह आणि पावसाला म्हणजे आणि कपडे बाहेर आ. आत बाहेर.
पावसाळ्यातच असतं ना आपलं रेग्युलर काम आपला आता पाऊस कपडे वाळत पण नाही आहेत पाऊस असेल तर
हा मग कपडे आणि दुसरी मोठी म्हणजे जर समजा घाण वाटत अस. तर ती धुवायला ऊन पडले तर धुून घेतली बर असत ना.
आता बेंदूर आला ना आपला म्हणजे यंत्राच आपण झाडून सारवण वगैरे काढत ना.
करतात म आणि वारी पण सुरू झाली कालपासून
हो वारी सुरू झाली काल.
एखकादशी किती तारखेला आहे.
एकादशी
एकवीस ला आहे का कि पंचवीस ला
अकरा ला आहे ना.
नाही मोठे एखकादशी आषाढी
मोठी आषाढी एखकादशी पंचवीस तारखेला आहे.
पंचवीस ला आहे का?
हो हो.
हम् हम्. एकादशीला म्हणजे वारीे किती मोठ्यानं वारीे असते ते
हो किती लाखो लोक येतात तिथे ना.
लाखो करोडो लोक म्हणल तरी चालेल कारण आता वारिना लंडनपर्यंत पोहोचली. लंडन मधून एक वारी निघाली आता आठ तारखेला हम्म ती तीस जून ला निघाले वाटत बहुतेक
हा हा.
लंडन मधून मग ते लंडन मधून चालत येणार लोक लंडनचे
अरे वापर
आणि तिथून चालतेना त्यांनी सात देश अकरा देश पार करून येणार तिने पंढरपुरात
म्हणजे वारीचं महत्त्व किती लांबपर्यंत
हा लांबपर्यंत पोचले आणि विठ्ठल रुक्मिणीची मोठी मूर्ती तिथं साकारता येतात तिने लंडनचे लोक
लंडनचे लोक ना
हा
ती ख्याती वाढलेलीच आहे ना आजकाल कलीयुग म्हणतात ना
हा आ्
शतकामध्ये
हा म्हणजे कसं आता अम् भारतीय संस्कृती दुसरे देश पण आता जोपासायला लागलेत.
हो. आपली संस्कृती आहे ना कशी झोप
सगळ्या देशात.
तेव्हा आपल्या प्रत्येक देशामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा हेवा आहे, आता शाळेमध्ये तुम्ही वारी वगैरे
हां
हे कर
हा हा दिंडी वगैरे लहान मुलांना अ म्हणजे टाळ वगैर वगैरे घेऊन तुळशी तुळशी सरोप घेऊन
हो
आणि एक लहान मुला मुलगीला असं विटरक म्हण
रर करतात म्हणजे याच हो की लहान मुलांमध्ये पण
संस्कार व्हायला लागलेत आता हा आणि ते चांगलंच आहे ना,
हा छान उपक्रम बनवलाय शाळेने हा आता बर उपक्रम शाळेमध्ये पण होतय का,
हा भारतीय संस्कृती लहान मुलांच्या मनात आता
जोप हा जोपासली जातय
हा म्हणजे इथून पुढची पिढी पण हे अगदी चांगल्या प्रकारे करू शकेल ना आपेक्षा यापेक्षा काहीतरी बदल करून
हो करू शक
ती किती छान वाटते ना असं म्हणजे सण परंपरा शाळेत वगैरे लहान मुलांना याेत धडे दिसत ती
हो
शिक्षकांचा याबद्दल मला खूप अभिमान किंवा कौतुक वाटते.
लहान मुलांना पण कसं होतं ना हे काहीतरी न, ल करून करून घेतात त्या त उ वाटत,
हां आणि त्यांना पण एक प्रकारच असत म्हणजे मोज वाटते त्या अशा आठ दिवस शाळेमधून एक दिवस त्यांना
असा वेगळा काहीतरी दिवस वेगळं काहीतरी खराय असे अनेक उपक्रम सुरू आहेत बरं का ाळे म्हणजे आता गणपती बनवण्याचे गणपती आले की गणपती बनवम कलाचे गणपती आताच्या पिढीत तुम्ही बघताय गणपती लाचे लोक पावत चालेत फक्त शाडू को फ्रेंडली असं नाहीये ना काय
हा
इको फ्रेंडली बनवण्यासाठी आपल्याला मस्त असं सगळं शाळेमध्ये शिकवलं जातं ना एकोपरेंडली आकाश कंंदल बनवणं दिवाळी आली की आकाशकंदील बनवायला देतात
हा म्हणजे मध्यंतरीच्या काळात हे कुठंतरी म्हणजे लोप पावलेलं म्हणजे ते सगळं. विसरलेलीच ती पिढी म्हणजे एक दहा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान ते विसरलेल सगळं आता परत आणि दहा पंधरा वर्षापूर्वीच आणि परत ते
तेच सुरु हाय मोबाईल इंटरनेट अनेक उपक्रम सुरू होतात आता
हा
कसं होत इंटरनेटचा फायदा पण असा होतो की आप समजत ना कुठं काय सुरू आहे काय सुरू नाही
हां हां
जस की आता वारीच्या बाबतीत बघा आपल्याला माहिती अशी मिळाली नसती ना लंडन मधून इकड वारी येते
हा
हे आपल्याला
आणि त्या वारीमुळे पण काय काय फायदा आपल्या देशाला हो ते हा आता तिकडचे लोक आले तिकड ते तिथून पंढरपूरपर्यंत किती मैल प्रवास झाला असेल त्यांचा मग त्या इतक्या प्रवासात भारतामध्ये त्यांना किती किती गोष्टी अनुभव. त मिळालेल अनुभवायला. म्हणजे भारतातल्या माणसांची मन म्हणा किंवा. म भारतातल्या माणसांचा स्वभाव, आणि किंवा भारतीय खाद्य संस्कृती, वेभूष अनुवायला मिळणार प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट
हो आता वारी म्हटलं की आता जिथं जिथं तुमची वारी थांबणार आहे तिथं तिथं काही ना काही वेगवेगळ असणार ना रिंगन.
तिकड त्यांच नसणार ना
हा आणि इ ते देश कस आहेत आता, आपलं आपल्याकडचे बघून जाणार आणि तिकड त्यांच्या तिकड तो प्रयोग सुरू करते तिने
सुरू हो
हा च बघून मग त्यामुळे आणि त्यात युनिव्हर्टी आणि काय करता येईल का याकडे लक्ष देतात
देेत हो
हा मग त्यातून आपल्या पण देशाला फायदा आहे
हम्म आपली भारतीय संस्कृती परदेशात देखील जोपासली जाते. त्याचा आपल्याला अभिमान आहे ना आणि भारतीय संस्कृती अशी आहे की. प्रत्येक माणसा म्हणजे आणि प्रत्येक तळागाळाचा म ती जोपासली जाऊ शकते
मग आपल्याला पण त्यांच्याकडून काहीर घेण्यासारखं मिळेल त्यांना पण आपल्या डून काहीत घेईण्यासारखं मिळेल म्हणून म्हणजे ह्या वारीच्या निमित्तानं किती देश अकरा ते अकरा देश आणि हा भारत बारावा देश म्हणजे एकूण बारा तेरा देशाचा संपर्क येतोय.
हो भरपूर कितीतरी आपल्याला गोष्टी
हॅलो.
हॅलो.
हॅलो रेजचा प्रॉब्लेम आहे का?
हा बोला..
तुमचा आवाज अडकतोय
मला येतोय बोला.
वारीची परंपरा खूप वर्षापासून अ जुनी आहे,
हो खूप जुनी आहे परंपरा आणि
हम्म.
आपल्याला अशा अजून गोष्टी जोपासायला आवडतील होय की नाही?
हम्म. आणि पांढरी कपडे घातलेले वारकरी हातात ढोल मदुंग, गळ्यात टाळ, विना,
अशा भरपूर गोष्टी आहेत.
हा आणि चाल किती पांढर शुभ्र दिसते सगळं वातावरण.
हो.
आणि छोटी, छोटी मुलं लहान खांद्यावर बसलेली असतात. पालखीसोबत जायला कपाळाला बुक्क असतोय, टिळा असतोय चंदना.
हा.
ए एखादी माऊली असते ती म्हणे
हा
ज जुन्या पद्धतीतली साडी लुगड्या प्रकारची काष्टा घालून नेसलेली आणि डोक्यावर तुळशीचं वृंदावन
वरुंदावन घेऊण वर
आणि नाकात मोठी नत असते तिच्या पायात तर जोडवे असतात मोठ्या, मोठ्या,
मोठ पेंझन मोठ, मोठ रूप असते हो वारी मध्ये असतच एखादं
हम्म.
तस लोक आपल्याला मिळणात.
आणि वारी करणाऱ्या लोकांना किती असा अनुभव बघायला मिळत असतील किंवा अनुभवायला मिळत असतील. ह
अनेक गोष्टी आहेत अशा.
हम्म.
हम्